व्यस्त दाखवत होता फोन, मी तुला करत होते ना म्हणून. तु मला करत होतीस.
हॅलो
हम्म, व्यस्त दाखवला होता म्हणलं, तु मला करत होतीस आणि मी तुला करत होते
हो का, मी तुझी वाट मी लावला.
हम‌्.
जेवण करताय का?
होय, जेवण करतोय दुधीची भाजी, भात.
कशी बाजी.
दुधी दुधी. हम्म.
चांगली लागते. अभी कस नाय खाते भाजी. वळे खातो भाजी नाही खात. चला उद्या सॅटरडे लवकर सुट्टी भेटते.